हा प्रवीण, येतोय का आवाज नमस्ते नमस्ते झाले का जेवण.
होय नाही अजून. थोड्या वेळान ह तुम्ही जेवला काय. रात्री तरी बारा वाजलेत यायला.
बारा वाजले होय. आ हा पाऊस!
पाऊस नाहीये. तिकडेच होता इकडे नाहीये ह.
उशीर निघाल्याल का रात्री?
अ नाही लवकर निघालेलो पण ट्रेन उशिरा होत्या आणि ट्रेन लेट. अडचण येत होत्या तिथं घटात पावसामुळं थोडस काम चालू होतं.
होय का!
त्यामुळे स्लो स्लो येत होते ते तुम्ही फोन केल. त्यावेळेला मी ट्रेन मध्ये होतो पण खूप लेट झाला हा.
हा आता तिथं कोणत्या हॉटेल हे केलंय?
आता इथं इकडं की मासुळी मासुळी मासुळी.
कोत!
मासुळी.
मासुळी हा मग तिकड नवीन आहे का ते?
नाही ओल्ड आहे जुन आहे हम्म.
ब आणि तिथं मग काय फेवरेट हाय?
फिशच.
फक्त हा आणि मग ह्याला काय लोणावळ्या ला?
ते त्यांचेच आउटलेट तिकडे आहे चार आउटलेट आहेत. होय भायखळा पोर्टस.
हा!
अ दादर! आणि लोणाळ्याला एक हाय सिद्धीविनायकला एक प्युअर वेज हाय. अजून बेलापूरला एका ठिकाणी तीस पस्तीस.
तीस पस्तीस चांगलं हाय की मग बाहेरचा हाय स्टाफ सगळा?
सगळा टोटल बाहेरचा म्हणजे काही मराठी लोक आहेत पण जास्त नाही.
बर बर आणि अ. किती वाजता अस दिवसभर असते का टायमिंग आहे?
टायमिंग आहे बारा ते अ काही रेस्टॉरंट बारा ते चार पर्यंत असतात परत सात ते बारा असं आणि लोणावळ्यात इथं हाय ते सकाळी अकरा ते रात्री बारा.
बरं बरं मग तुम्ही कुठ जास्त असताय?
मी अ पहिला महिना मला इकडच ठेवल्याल पोर्ट ला. मग त्यानंतर दादरला ठेवलं आता लोणावळ्यासाठी एक महिना होतो. परत इकडे जरा चेकिंग वगैरे चालू झालेत ना मग एक कडे पाठवले कारण तिथं मराठी माणूस कोण नाही बघणारा वगैरे बोलणारा अस.
हां हां हां हां बरं बरं बर हा होय मग चांगलं चांगलं एक त्यांची जास्त शाखा आहेत म्हटल्यावर
जास्त शाखायेत आणि सेल पण चांगलं आहे. कोर्ट ला मंथली तीस लाखाचा चेक जातो.
अरे वा छान आहे की मग.
दादरला पण पंचवीस सव्वीस लाखापर्यंत जातो भायकळ्याचा आउटलेट छोटा आहे. तरी सुद्धा अठरावीस लाखापर्यंत जातो. आणि हेला होय होय. आणि फीस पण महागा आहेत ना चौदाशे रुपययाला सुरमय हे एक स्लाईस विकतेय पॉमप्रेट पंधराशे सोळाशेला विकतय. खेकडा कराॅब चौदाशे बाराशे रुपयेला.
असणार आहे.
हो हो हो हो तेच मी तेच तुम्हाला सांगत होतो म्हणजे आम्हाला कधी च्या दिवशी वेळ नाही भेटला आणि तिकडे आलो गडबडच होती नाहीतर मग एक दिवस थांबून असं. फ्रेश वगैरे तर मी सद्धा मसाला घेतलाय ना शिकलोय
हां
तर ते फिश फ्रेश अ फ्राय वगैरे करून थोडसं आपण ट्राय केलं असतं.
होय करायला शिकला काय.
हो सोनुला पण शिकवलं. सोन खाते एक मागवते पॅकेट अ हेच्यावर
नाही चांगलंय चांगलंय सोनूला जरा ते बरं पडेल.
हा
हा आपल्या तिथे एक छोटा गाळा आहे. एक छोटा गाळा आहे आपल्या इथं.
हा
कुठे माहित आहे त्या हायवे ला आहे हायवे ला.
हा
तिथं मग असं चालू केलं तरी चालतंय.
स्टॅंडच्या इथे.
हो ते गॅरेज आहेत का हार्डवेअर ची दुकान आहेत ना तिथं हाय. तिथंच आहे समोर तो.
अच्छा
ह आणि मग इकडं ते मी मेस साठी म्हणतोय ना ते आज त्या दिवशी आत जाऊन बघितलं नाही का तुम्ही.
नाही ना बंद होतं ते बंद असतंय.
हा मी रात्री पण बघितलं रात्री मला उशीर झालता मी बघितलं रात्री पण ते बंद होतं.
बंद होतं त्या दिवशी पण मी बघितलं बंद होतं.
हा मग आता कधी इकडे येणार आहे सुट्टीवर काय.
आता पुढच्या महिन्यात सोनूची एक्झाम आहे. ह त्यावेळेला येतो ते विजिट काय या वेळेला केलं नाही ना गोळेस फक्त वाढवून आणल्या मग त पुढच्या वेळेला विजिटला पण जायचं.
हा चालते की व्हीजिट करून दाखवून आलेल चांगलं मग. हा आणि हे अ ऍपची माहिती घेतली.
होय घेतली.
चांगला आहे ते एक तास तास बर करणे दोन तासत हे करणं हा
पण तेवढा आ प्रवासात वेळ गेला ना त्याच्यामुळे अ करता आला नाही म्हणजे हे करता आता इकडे जरा एक दोन दिवस आहे काम इकडचं झालं की मग फ्री होतोय मग दिवस रात्र फ्री त्यात काय प्रॉब्लेम नाही
हा दहा दहा मिनिटाचे एक कॉल करून मग टायपिंग कसं आहे काय बघून करता येईल
हा
हा आणि मी पण काय केलं मला पण वेळ मिळत नव्हता जरा गडबड व्हायची इकडे तिकडं मग पाच केली पूर्ण मग परत त्यांनी आणखीन पाच वाढवलेत हा मग पाच टास्क आलेत ते आता हा एक टास्क संपेल हा मग असे
मग तुम्ही वेगवेगळ्या लोकांना जॉईन करून त्यांना कॉल केले की
नाही आपले आपलेच हा
आी घेतल्यानंतर मला एक कॉल झाला ना, हा मग आणि कुणाला
स्त्रीला पुरुषाला त्यांच्याड आहेत ना हा त्यांच्याकडे आहेत मग त्यांच्याड असे करायचे मग नंतर मग तुम्ही तुम्ही मला करा परत संध्याकाळी वगैरे केला तरी चालतोय मग तुम्ही प्रिस लाईक करा मग ह त्यात ते कसं आहे नवीन व्हरायटी काहीत्रास म्हणजे कसं कसं आहे ते शिकून घेता येईल चांगलं आहे केलं तर चांगलं आहे म्हणजे तुमला आपल्या टाईम टामच्या सोयीनुसार करू शकतो आपण मग हा आणि जरा नवीन काहीतरी शिकायला मिळेल चांगलं नवीन टिकून आपल्याला माहित नसत अशा गोष्टी हा आणि हे कसं आहे हे आता ह काळाची गरज आहे
होय
ह्या नवनवीन टेक्नॉलॉजी येत जाती ती शिकत शिकण महत्वाचं आहे
महत्वाचं आहे
हा आणि कस आपण त्यात नसतो आपण त्याच्या बाहेर आहे त्याच्यामुळे हे नवीन काय चाललंय कुठ आहे काय ह्या गोष्टी कळत नाही पण लक्ष दिलं ना लक्ष दिलं तर एकदम चांगलं आहे आणि सोप्या गोष्टी आहेत आता हेतनं फडत ए आयच आहे ना ए आयच ए आय भरपूर काय काही गोष्टी करणार आहेत हा मी परवा एक एक हा काय तर एक हे बघितली एक रील बघितली हा इ त म्हणजे ए आय ऍडव्हान्स आहे माहिती आहे का आपण खूप काही करू शकतो त्याच्यावर चार जी बीटला तर पाहिजे
चारजी पीला पाहिजे ती माहिती आणि अ आता यायला म्हणजे आमच्याकडे अ दुकानांची ऍड करतोय ते छोटू पतलू वगैर ते का मोठू आणि पतलूची तो या वर न करतोय मी या दुकानात आलोय आम्ही मोठू पतलू इकडे या दुकानात आलोय चहा घेतो वगैरे या तो फ्री मध्ये ऍड करून देतोय पण तो एडिट करतोय ना तर ते जे ते रीलस वगैरे सगळे बघतात ना
हां
हम्म....
होय नाही ते चांगलं आहे खरं मी ह्याच्या बघितलं त्या, आपल्या ह्याच्यावर झालेल्या एस आय आरच्या आलेत ना एस आय आर च्या,
हा, हा!
एस आयरच्या पण बघितल्या
अच्छा.
एस आर पण जबरदस्त केले त्यांनी छोट केल्या म्हणजे ते कस लक्ष अट्रॅक्ट करते ना लगेच. नवीन नवीन पद्धतीने ते सांगतात.
हा.
अ् .
आपल्याला काय माहिती नसते काय होते आता काय नाही वगैरे असं आणि आपण फक्त त्या ह्याच्यात असतो. त आपल्या
हा आप आपल्या हा आपल्या म्हणजे आपल्या शेड्यूल नुसार आपण जातो. पण ह्या नवीन आलेल्या गोष्टी आहेत ना मार्केटला त्या शिकले तर खूप चांगलं आहे. म्हणजे साईड बाय साईड काही काही पण करता येते.
करता येत हा.
आता मला ना एक ह्याच्यात काळलं. कोल्हापूर राधानगिरी रोडला एक हॉटेल द्यायचं आहे बघा.
आहे की माहिती आहे ते. मी तिथे वॉकिंगला जातोय तिथपर्यंत आहे हा.
हा ते मी काल रील बघितली होती ती.
हा, हा वाशीिगावच्या पुढे हा.
दर दर जा सांगत असणार ते पण तिकड हे का लोक.
नाही तिकड त्या रोडला नाही एवढत पुढे नाहीत एवढं त्याच्या अलीकडे. ना चिकी ला लागून. तिथे तांंदूर कॉर्नर वगैरे भरपूर मोठे, मोठे हॉटेल आहेत.
कुठला आहे? पाच गुंठ्यात आहे हॉटेल आणि बार आहे एक वन सी आर. बोललेत पण ते काय तसस ते कसं आहे आपल्याला अजून त्याचा अंदाज नाही.
हा... बार असेल बार असेल ना तर आपलं त्यातून. ई एम आय वगैरे निघून जातो.
तर ते, ते पेक्षा मला काय वाटतं शाकाहारी किंवा नॉनव्हेज असं फॅमिलीसाठी, च दि ना लोकांना चांगलं जर वातावरण मिळाल तर. जेऊ शकतात आणि त्या त्याच्यात कस आहे जेवढा आपण हा क्वालिटी देऊ तेवढं चांगलं आहे..
हो!
त्यामुळे तर मी तिकडे लक्ष नाही घातलं मी म्हणतो ते हॉस्पिटल, जवळ जे हे आहे ना मेस, मेस केली तर एकदम चांगलं आहे आणि तस जर क्वालिटी जेवण जर तुम्ही दिलं तर लोक पण येतील तिथं स्टाफ पण आहे. मुल शिकायला ती मुलं येतील. हा त्यामुळे आणि हे कस शांत शांतपणे करता येत.
हम्म, हम्म, हम्म थोडं, थोडं थोडंफार असं म्हणजे हे करत करता येते.
हो, हो आणि तिथं कसं आहे अजून भरपूर वाढणार आहे. त्यामुळेण तिथ तुम्ही मेस चांगली केली तर मग ते करता येईल. हे करा म्हणजे आपण कमी भांडवला तर वगैरे काय तर करू शकतो चांगलं.
हा आत्ता तिथं काय रेट आहेत हे बघायला पाहिजे होत मेस चे ाय रेट देतात कि
मेस चे रेट विचारून घेऊया तुम्ही काय करा? आला ना की आपण जाऊ प्रत्यक्ष तिथे भेटूया. आणि हे करता येईल.
कारण आत्ताच ते कॉलेजची मुलांच आता कसं ऍडमिशन वगैरे आता इथून पुढेच त्यांची एक्झाम होते ना. आणि चालू पण होतोय असं. तर थोडस फार हे करता येईल.
त्या लवकर मुले बाहेर येतात. भरपूर मुलं बाहेर येतात.
हा हा हा
हा नाश्त्याला मी बघतोय सकाळी जाताना नाश्त्याला मुलं बाहेर आलेले असतात. आणि एकदा तुमच्याक चांगला नाष्ट्या मिळतोय. हेल्दी हेल्दी हा हेल्दी नाश्ता आहे. आणि एकदम हायजीन. सगळं व्यवस्थित आहे. हे मटेरियल चांगल आहे. हे कळल ना मग मुलं तुमच्याकडेच येणार.
हा
म्हणजी आज तिथं आपण स्व्छता ठेवली. वाढताना वगैरे एकदम क्लीन ठेवल की नाही सगळ तर ती मुलं येणार. कारण ती एमबीबीएस ची मुलं आहेत.
होय.
त्यामुळे ती तुमच्याकडे येणारच.
होय होय म्हणजे तसच इथे अ हेला पण आहे ना. हम्म
हा
भारतीय विद्यापीठ म्हणून वर
हा हा हा तस ति ताई का. हा हा मग त्यापेक्षा हे करा त्याला. ह्याच हे संपलय. टायमिंग संपल‌. मी तुम्हाला कॉल करतो दोन मिनिट हा. हा